बोला.
हां तिकडन ये आता.
ते नाही आवाज नाही येत पण ते सापडतच न्हवत माला
हां.
ते ऍप वर गेले पण सापडानच नाही.
हम्म काय चालूय ओ?
काही नाही चालूय ब्लाऊज शिवायचं.
ते शिवलचं नाही मी ब्लाऊज हिज
अम्
वडसावित्री पौर्णिमेला घालल, शितल हम्म.
मग किती तारखेला आहे वटसावित्री पौर्णिमा.
काय माहिती? कधी?
हां यायले ना.
होणे दे
तवाच पंधरा दिवस होत्या.
त्या पोरीच दुखत होतं ना पोट दुखत होत त्या पोरीच ते इकडं दवाखान्यात आणलं होत छोटे बाळाच
पोरगीच झाली काहो डबल
हो
पहिलं पोर पहिली बी पोरगीच होती ती.
हा म तिकडे निघत यांना कन्नड लहानपणी इथ थांब. घेतला
हो का
हम्म
बरं झालं मग काय जसं मी आज त्याल कोणालाच करमत नाही माहेरी राहुन.
नाहीते पहिला वयले ना जाऊच नको म्हणले तिला
देवीच रहातं
हा हा साळेगावला ये दिस प्रदर्शित
कोणत गाव? कस काय?
हम्म
कस काय
म्हणत्यात असं हे असं याच
कोणत गाव आहे त्यांचं साळेगाव,.
हा
साळेगाव कोणतं हे मुनूरच्या वरचं
ते नाही ग कन्नड तालुक्यात
अच्छा या कन्नड तालुक्यातलं इथच इथच हे ना मग साळेगाव
ते साळेगाववा वेगळा ये साळेगाव गाव वेगळ आहे पारती खडय दे काय का लिला मी दे अ जर ते मैदानाला वाटलं होत हीच साडीगामारी ओ लग्न हाय तेे तिकड गेलेनंतर येतेर मी कुट म्हणलं तिकड हाय लग्न कायच काय आले
कोण
सर येणार होते ना ग
हा हा
आजू एक कोणाच लग्न हो ते लावलं ते वाटलं ते आयचं काय
याला तिकड बी साळेगाव माळेगावी वाटत ए साळेगाव माळेगाव एड बी ना मनु जवळ
हा साळेगाव आणि माले गावी
हा आ का असस ते तर नाव ऐकायची
एका नावत गावई
मग कित कवी
हम्म
दुसऱ्या जिल्ह्यात पणी
पहिलं लोकांनीच नाव ठेवेल असं कनी
हम्म काय माहित कशावरून पडली
काही काहीचे नाव देवावरून पडले आता देवगाव नाही का
हम्म
अ देवगाव ये ज कोण अस तरी माहेर आहे मुक्ताईच का जनाईचं कोणाच तरी
ते इचं
त्याच्यामुळे देवगाव नाव पडील त्याच्यामुळ देवगाव नाव पडेले
अहिल्या वळवळ करत आहे ना.
काय नाही मुंबईच्या मास्तर येत्या
हम्
अन शिवाजी महाराजांच मूळ गाव ते होत वेरूळ आ दोर्दन नि शिवाजी महाराज काय तरी हाय ना तिकडं. आह
आसन म्हणलं हा ते महादेवाच मंदिर नाही
हा
ते तुम्ही नव्ह का आल्यावरती आम्ही गेलो होतो तिथं पूजा करीत होती ती तिथ नेल हो दिल्ली मधी
अगोदरच जायच्या अगोदरच ते तरी लागत तिकडं राहत होती. कपडे ही काय नाहीती ते व्हिडिओ मध्ये पाहत होती मगं खाल्या का शेवाया
बाई त्याच दिवशी रात्री
आणि आता पण करून पाहिले
मी त्या दिवशी ग तु मग फोन केला होता पण तुमचा फोनच बंद राहत होता वो
त्यो तांदोळात ठेवला होता डबल
अहो रात्री लईच बोलत होतो हिच्या बरोबर.
अ हान बाई मी म्हणल बाई आता यान मोबाईल कवून बंद केला मी च तीन चार वेळेस फोन लावून पाहिले म्हटलं, चला फोन तरी लावा. झोपायच्या टायमाला मग झाली नाही. मग त्या दिवशी इतके हातपाय दुखले तूम्हाला काय सांगू
मी त तराट झोपले
माये त लय हात पाय दूखले बाई
पळत होती. निकडं तिकडं खाल्ले होते. का डोंगराची काळी मैना
उरेल होते मी काल बी खाल्ल
हूं हूं हूं
भारी वाटत बाई
आता तर येस नाय ना
मी आता आहे. ना अ आपण पाहू नाही. का पावसाळ्यामध्ये दूर काढू
दोनदा म्हणे
बर
लय भारी राहतात हीरो होतात
हम्म
मला मोबाईल घ्यायचाय आत
कोणता घेती
कोणता तरी घ्यायचं आहे पण पैशेच नाही सगळ्यात मोठा झालय आणि कुठं यांच्यात फोटो नाही येत चांगले
ज्वारी येतय
उम्म आता कायी जावायचे फोटू नई तेज्यात
त्यह
ॲपलचा चाललय घ्यायचा
उह
पण एक मन म्हणतय कि एक मन म्हणतय की सुजय सर म्हणताय अ ॲपलचा काय करायचं घेऊन घे म्हणे चांगला
मग काय तुला काय रील बनायची काय
आं
तुला काय रिल बनायची की काय
हा ना मंग हे ये ना सांगितलं त्यानला
काय
हम्म ॲपलचा चा मोबाईल घ्यायचाय
हम्म
लगेच मला फोन आला म्हणुन कोणता मोबाईल घ्यायचा आहे म्हणलं कोणता सुनील?
बरं झालं बई मा बोल काही नाही झालं काय मी द्याग काही बतात काय भरेल कात पळला डायरेक्ट
बरं धुर निगला ना मग
बरं आहे म्हणती
मलाच बोलले बाई पैसे पैसा पत्ता नाही. मंग तुमच्याकड
हम्म
येवढे हफ्ते मोठे काढायची काय गरज आहे का असन तसन मा माझ मोबाईल त मोबाईल घ्या आनं फोटो तुमाला घ्याव वाटतं नाही का किती भारी फोटो येत्यात म्हटलं बर चांगला निहुन भर मी यांनलाच बंद केलंय त्यांना म्हणलं काय गरज पडली त्याला सांगाय वाचुन तुमची? म्हणे असंच विषय निघला मग म्हणलो त्याने लगेच तेन फोन लावला म्हणे
म्हणतंय तेय मुक्त ईस पण नादाव लागलं.
हां हां आला होताना संध्याकाळी
काय
तुम्ही जास्त बोल्लेच मी मला रागेला मी नुसतं हां हां केला अन् ठेवून दिला फोन हम् म्हागल्या वेळी तुम्ही दिवस सांग म्हणून कवा म्हणले मी? काही दिवसा पुढं फिरलीस, तुला म्हणतो का काही? प्रेमानं म्हणीत, तू दिवसा कितीही फिरली तर तुला कधी काय म्हणतो का म्हणे मी? मा फोन येतो का तुला? तू रात्री एवढं उशीर करून राहिली म्हणी एवढ्या लांबून यायला काय सांगू तुम्हाला?
मला राहायच होत
मी राहिले असते माहिती काय मला काही नसते म्हटले मी जर राहिले असते तर तुमच्या लेकरामुळे यायला लागल हम्म हम्म
मग दुसऱ्या दिवशी गेली असती काय डोंगरात?
गेले बी असते मी सक काही उठून सकाळी उठून शंभर टक्के गेले असते मी माहित का मी आणि सगळ उठून दिेला असत चाला लवकर सहा वाजताच गेले असते मी तर मग मस्त फोटो काढले असते काय म्हणते होक माऊ?
पिकलं का दे, काय म्हणतेत त्याला?
पिकला ना एवढेत लई पिकले अजूनदी ते त्यालाय का राशीत घालून ठेवा लागतं
मी आता वरती
राखेत ठेवाय लागल त्याला
टेम्भूर्णी
माझ्या तर लक्षातच राहत नाय म्या, मम्मी दरवेळी टेंभूर्णीकडून आले
शिवला दिलत्या मी, काय माहित?
तेन गेले होतं का
नाही नाही डायरेक्ट हिकड आले मी
शिवला बी नाय रे तुम्ही
हां कश पिकायचेे म्हणले मनाला-मनालाच? नवे दिवस शिकायचे
राह की मम्मीला रा